हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो, हा आवाज येतोय का?
आला, आला, आता येतोय बोला.
हा! काय नाही आता, निवांत आता म्हणलं फोन करून घ्यावा आता. थोडा दुपारची वेळ ऐ, रिकामा वेळ असतो म्हणल जरा आता फोन करावा बरेच दिवस. फोन वगैरे काही नाहीये. काय म्हणता मग अजून? हालो.
पाऊस वगैरे आहे, की नाही म्हटलं तुमच्या
नाही आमच्याकडे पाऊस नाहीे तुम कड आहे का?
अजिबात नाही, खाय सगळे कुठेच नाही आहे पाऊस.
या वर्षी कुठेच नाहीये मला वाटतं.
होना मागच्या बोला ना काय म्हणतय, हा बोला, बोला.
तरी मला वाटते, मे मध्ये पाऊस चालू झाला होता.
हो!
या वर्षी कुठेच नाही, आणि आपल्याला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रातच पाऊस नाहीये, म्हणजे पूर्ण हच्या मध्येच पाऊस नाहीये.
नाही ना कुठेच नाहीये, कुठेच नाहीये, द गोन पण एवढं गरम होतंय, ना गरमी होतेय खूप.
हो त्यामुळं गरीम, गरम, खूप होतय
तुमच्याकडे काय चालू आहे, सध्या तिकडे वातावरण कस आहे?
आमच्या इथं वातावरण चांगलं आहे सगळे पावसाची वाट बघ ते ना पाऊस कधी पडतोय तो चेतक कुठला द तोच पक्षी ना चेतक.
हो चातक, चातक, पक्षी चातक हा पाण्याची वाट बघतो तो हो.
पाण्याची वाट बघतो ना! तसे आमच्या इथे सगळ आता पाण्याची वाट बघतात कधी पाणी येतय.
हो ना आणि पाण्या त्याच्यामुळे काय पाण्याची टंचाई पण भासते ना खूप अशी. प्यायचं पाणी वगैरे वापर कपडयला वगैरे पण कपात करायला लागले ना आता. पाणी कमी झालं तर काय करणार. हो.
आमच्या इथे पाणी कपात चालू झालीय.
काय काय स्पेशल तुमच्याकडे सध्या सध्या म्हणजे नेहमीच असं काय. स्पेशल सांगा मग तुमच्या गावाकडे वगैरे
आमच्याकडे गावाकडे काय स्पेशल नाहीये आता लोक काय इथं येतात बघायला असं म्हणजे ठिकाण बघायला येतं ते अजूनपर्यंत. आता पाऊस नाहीये ना त्यामुळे लोक फिरत ते मग काही येतात दगडू शेट. वगैरे दर्शन घेतात ते तुळशी बागेमध्ये.
हो हो हो. तुमच्याकडे तुळशीबाग वगैरे हा.
आणि जाताना चितळ्यांची भाका
हो फेमस आहे फेमस आहे चितळे आहे तिकडे खूप च्याकडे असत. आणि मला वाटत तुम म्हणजे असं ते काय बोलले आता तुम्ही तुळशी बाग अशी भरपूर आहे ना. नाव तुळशीबाग सारसबाग असं काहीतरी भरपूर आहे तिकडे ना.
शनिवार वाडा आहे तुळशी बाग आहे सारस बाग आहे दगडूशेठचा गणपती आहे. परत ला लालमहल
हो का हा अच्छा आणि तिकडे सगळी अशी वारानुसार. पेठ असं काहीतरी नाव आहेत ना. सोमवार म्हणजे सोमवार मंगळ-हा
तिथं राहतात ना मेन सिटी आहे ना तिथ- तिथं सोमार पेट रविार पेट.
अच्छा अच्छा अच्छा हा हा हा ऐतिहासिक गाव तुमचं हां हां ऐतिहासिक शहर आहे आणि हो आणि आता तर बरेच शिक्षणासाठी पण तिकडे भरपूर जातात मुलं वगैरे कॉलेज वगैर साठी वगैरे
आणि इथे शिक्षणा सोय पण चांगली
शिक्षण पण आहे आणि इंडस्ट पण खूप म्हणजे नोकरीसाठी पण भरपूर त्या साईड ला आता झाले पूर्वी एवढे नव्हते त अ आय आयटी वगैरे त्याच्यामुळे हो
आयटीमुळे भरपूर जण पुण्यामध्ये येत होते आता पूर्ण म्हणजे गावाकडचे वगैरे लोक सगं पुण्यामध्येच येतात ते शिक्षणासाठी
हो.. ना.. हो.. हो.. हो. चांगलंय ना आणि म्हणजे हो तस पाहिलं तर नंबर एक मुंबई नंतर पुण्यालाच बरेचदा म्हणजे ऑप्शन ठेवलं जातं. मुंबई आणि पुणे हे दोन हे शिक्षणासाठी किंवा अ व्यवसाय किंवा जॉबसाठी वगैरे
हो आणि म्हणजे पुण्यामध्ये मला असं वाटते पुणे तिथं काय ऊने
हां हां होय तुजं आहे बरोबर आहे हो ते तर हो.. हो.. हो.. बरोबर आहे ना पण छान आहे तिकडे ऐतिहासिक आहे म्हणजे अगदी खप इतिहास अस सगळं म्हणजे अगदी तुमच्याकडे ती मस्तानी असं काहीतरी आहे ना अ लस्सी की काहीतरी मस्तानी म्हणून
ती अ कावरेमध्ये कावरे तुळशी बागेमध्ये तुम्ही आलाय का कधी? तुळशी बागेमध्ये ना हा तुळशी बागेमध्ये कावरे मस्तानी म्हण ते फेमस आहे पेशवाई मस्तानी आणि म्हणजे बरेच ते सुजाता मस्त तनी वगैरे पण असे फेमस आहेत. आणि खूप जुने दुकान आहेत म्हणजे खूप
एकेका ठिकाणची
खासियत आहे.
आमच्याकडे काही नाही एवढं आमच्याकडे द्राक्ष द्राक्ष आणि मिसळ आणि मिसळ
हो.
मिसळ हो मिसळ पाव स्पेशल आहे. आणि द्राक्ष इकडे आहेत नंतर इथे एक ह्याच सुलावाईन म्हणून एक मोठं यार्ड आहे. द्राक्षापासून, द्राक्षापासून वाईन बनवली जा जाते.
हा.
मनुके, काळे मनुके वगैरे हे बरेच आहे. आणि नाशिक म्हणजे आता त्र्यंबकेश्वर वगैरे आहे. देवस्थान म्हणजे देवाचीच भूमी आहे. आता कुंभमेळा येतोय ना दोन हजार सत्तावीस मध्ये
हो कुंभमेळा कधी आहे?
सत्तावीस मध्ये दोन हजार सत्तावीस पुढच्या वर्षी फेब्रुवारीपासून चालू होणार
अ तो किती दिवसाचा असतो आणि?
ते यावेळेस मला वाटतं सहा महिने काहीतरी आहे. सहा महिने चालणार सहा महिन्याच्या वर आहे. हा काही तयारी नाही, आमची पूर्ण नाशिक तयारीला लाग लय. तुम्ही या तुमच्या स्वागतासाठी
कुंभमेळ्यासाठी अशी तयारी काय करता?
तयारी काही नाही म्हणजे आता सगळीकडे आता बघा अ पालिकेने घेतलेलं आहेसगळी कामं वगैरे रस्त्याची वगैरे नूतनीकरण चालू आहे, अरूद अरुद म्हणजे लांब मोठे रस्ते चांगले बनवायचे काम चालू आहे सगळीकडे. नंतर आता आमच्या घरात कडे तर म्हणजे बाहेरचे लोक तर नातेवाईक तर साहजिक येतातच आहे आपलं म्हणून समजून म्हणजे साही महिने सहा सात महिने वर्दळच राहणारे या सगळ्या गोष्टींची. तेच आम्ही पण पावसाची वाट बघतोय म्हणजे पाणी टंचाही नको आहे, ऐन वेळेवर आम्हालाच पाणी नाही मिळणार तर काय करणार. खूप खूप खूप लोक येतात म्हणजे बाहेरची काय बाहेर बाहेर परदेशातली सुद्धा येतात नाशिकला.
म्हणजे ते कुंभमेळा भरणार कुठे? म्हणजे असं ठिकाण
इथे नाही नाही हे आहे ना रामकुंड आहे पंचवट आहे नंतर त्र्यंबकेश्वर ला शाही स्नान होतात.
ह आणि नदी वगैरे कुठे ठली आहे तिथं?
गोदावरी.
म्हणजे तिथं पण काहीतरी होणार ना म्हणजे अस
हो हो हो ही गोदावरी मेन नाशिक सिटीतूनच जात ते ना शहरातूनच जाते, रामकुंड पंचवटी वगैरे हे सगळं रामाचं हे ना स्थन म्हणजे इथे आले होते वनवासात असताना नाशिक नाशिकला सीता गुंपा हे राम मंदिर आहे, काळ राम मंदिर वगैरे आहे.
हो हो म्हणजे-म्हणजे तुमच्याकडे पण भरपूर फेमस ठिकाण आहेत.
हो हो जवळपास सप्तशृंगी देवी आहे, वणी सप्तशृंगी गड आहे, अ अजनेरी म्हणून आहे, जिथे हनुमानांच म हे जन्मस्थान वगैरे आहे खूप आहे फिरायला या कधी आले नाशिकला तर.
हो तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आल. म्हणजे तुम्ही आता तिथं राह
हो म्हणजे बरेच जे झालंय माझ तर. म्हणजे मंदिर वगैरे सगळच झालेलं आहे, आणि जाणं होतच, कोणी ना कोणी आलं चला काही बघायला चाललोय. आहे तर त्यांना घेऊन जातो. वगैरे असं तर बरेच ते. खूप म्हणजे नाशिक मंदिरांनी म्हणजे तुम्ही त्या साईडला गेले ना पे म्हणजे मंदिर आपलं पंचवटी रामकुंड साईडला गेले ना खूप मंदिर आहे, खूप मंदिर आहे खूपच. जसं तुमच्याकडे आहेत ना सगळी कडे जाग ज
आमच्या इथे पण भर- पूर प्राचीन मंदिरं भरपूर आहेत तर का!
हो ना हां हां अच्छा कसबा पेठचा गणपती पण हे आहे. ना प्रसिद्ध? कस कसबा
हो, कसबा तो तर खूप जुना गणपती आहे ना कसबा गणपती मानाचा पहिला गणपती तोच आहे.
हो का, अरे हां हां
श्रीवाड्याचा गणपती
अच्छा, हा म मी लहान असताना ना मे ऐक के यची की पुण्याला आपण गणपती बघायला जाऊया म्हणून!
हो आणि ये णा मेन म्हणजे गणपती जे आपण दहा दिवसाचा उत्सव कर तो इथं लोकमान्य टिळकांनी इथूनच
हो, हो, हो हो हो तो पहिला गणपती होता ते हो हो हो-
मग नंतर मग गणेशोत्सव चालू झाला ना? दहा दिवसात-
हो लोकमान्य टिळकांनी हो हो, आणि पुणेरी बाणा म्हणजे एकदमच छान बरंच झाल. पैठणी वगैरे सगळं म्हणजे हां हां हां हां
म्हणजे तसं त सगळीच ठिकाणं छान आहेत. नाय का आपलं, पूर्ण आपलं
महाराष्ट्रात सुंदर आहे. हा हा हा हा खरंच आहे. खरंच आहे हा अश म्हणजे एक पण बघायला बघ गेलं. ना असं फिरायला तर खूप म्हणजे कमी पडते वेळ, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेन मेन माहिती असतं पण खूप
पण ऐ ना अशी हो, छोटे छोटे ठिकाण पण अशी खूप छान झालेल.
हो ना हो. तो पुण्या तुम्हाला हे भीमे भीमा कृष्णा कों हे आहे का तिकडे पाण्याच म स्तोत्र.
अ, नाही आम्हाला ते नाहीये.
म नदी आहे ना कुठली?
अभिन तुमार
नाही, ती मुळा मुठा आहे.
मुळा मोठ अच्छ हां हां.
चालेल चालेल ठेवते, तुमच्याशी बोलून छान वाटलं.